हॅलो.
हा, कट झाला आता का वो?
हो ताई, कट झाला होता. तो काही पकडण्यास नाही आला मग.
अ माझ्या ह्याच्यावर फोन आला होता. सुषमा भारतीचा. तेच्यान मग तो क कट झाला अशीन एक तर.
हो तो कट झाला ना. मी आता पाहिला त कट दिसला. मग मला इकून हॅलो- हॅलोच करून राहिली मी. माहित अ नाही कट झाला तर.
हाव ना. मी इकडे हॅलो- हॅलो मला वाटलं, रेंजच गेली काय.
हा, ते बटन दाबा लागत ना, मग आपल्याला ते पूर्ण बोलण झालं की, ते बटन दबलं की बग, तेव्हा ते त्याच्या इकडे जमा होते तो टास्क. ससायनं.
कोणती बटन दाबा लागते?
ते दिसते आपल्याला अ हे झालं की. आपलं हे बंद करायचं बटनाय कि लाल, ते दाबलं तर मंग टाक्स पूर्ण होते. न दुसरं बटन त्याच्यानंतर बटनय ते बटन दाबावं लागत. तेव्हा समजते आपल्या. हळूहळू समजेन आता.
हाव ना. एकदम नाही, आपल्याला समजत ना.
ना नवीन- नवीन हेच जातं थोडंसं. डिफरन्सच होऊन राहिलं. काही- काही कॉल घेत नाही येऊन राहिले. काही- काही कट होवून राहिले. काही- काही बोल आता नाही येऊन राहिल. असं फुंडायला काही- काही जनिलि. आता कळेलच अस हळूहळू.
हा, ना. कनेक्ट नाही होऊ राहिले.
हम्म, हम्. बाकी?
अन् वीस- वीस मंग अ एकाच दिवशी पाहिजे की, अ किती दिवसात झाले त चालतात.
नाही टॉक्स तरी चार- पाच, दोन तीन दिवसात सा नऊ टा होतो टास्क. कारण की, जास्त दिवस नाही लागू देत नं ते. आपल्याला ते पूर्ण माहितीच नाही अजून. काही टास्क दिला ते पण, एकाच वेळेस बोला, वीस - वीस वेळेस बोला. पाच- पाच जणांसोबत. पाच जणांसोबत पाच -पाच वेळेस.
एकखठ्या ग्रुपवर, ग्रुप व्हिडिओ कॉल केला गेला कि, त्याच्याव च त किती जण बोलतात.
हो, हो. नाय तर काय?
तसं चालत नाही का मग?
नाही, तसं नाही चालत.
नाय तर ग्रुप व्हिडिओ कॉल केला की, त्याच्यावर पाच काय, विसही जण येतात.
हो, हो. बाकी काय मनते? हरभरा काढला तुमचा, नाही?
हाव, हरभरा झाला.
हो. हो, आता आमची पण आली ना. आमची लाईन आली म्हणून मी व दरअली म्हटला अगोदर बोलतो मी. तर तो कटलाच.
जेवणं राहिले, आता जेवणं करू.
ह. आमची जेवणं वगैरे झाली मगाशीच. स्वयपाक वगैरे, काय केलता मग?
आ?
स्वयपाक वगैरे, काय केलता तुम्ही?
स्वयंपाक आज बापलेच केले होते. गुडीपाडवाय, नवीन वर्षयात.
हम्म, हम्म.
तुमचं झालं की न जेवन?
हो, हो. मुलं वैगेरे काय म्हणतात तुमची? मुल मोठे आहेत की लहानायत.
नाही मुली मोठ्या आहेत माझ्या.
दोन मुली आहेत काय?
नाही तीन आहेत मला मुली.
तीन मुली आहेत नई.
एक जॉब करते दोन शिकुन राहिल्या आजुन शिक
अरे बापा चांग मोठ्या मोठ्या आहेत मग.
हा, मोठ्या आहेत.
हां, हा मोठी कोणता जॉब करते मग?
मग ती कंपनीत आहे.
कंपनीत आहे हं चांगलं आहे, लेकरायनी काही नाही केलंस पाहिजेन त्यायच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे.
हा, मंग आता दुसरं काय आपल्या हाती आहे.
चांगलं आहे, दुसरं काय आपल्या हाती आहे, बरोबर आहे ना नाही त्याला दोन पैसे कमावती त्यायच्या पायावर ऊभ्या राहतीन, त्यायले पुढे जीवनसाथी चांगलाच मिळेल ना.
हां, ते तर आहेच मग शेवटी त्यायच्याच तिघीसाठी असं करन आहे. तुम्हाला किती आहेत मुलं?
हूं, दुसरं काय पाहिजे आपल्या लेकराचे जीवन चांगलं घडलं बस झालं. हम्म, आता आपण तर कष् ष्ट गेले खूप आता त्यायच्या भोव त्यायच्या जीवनात नाही कष्ट आले पाहिजे, असे विचार राहतात माय बापाचे आपले समजा
हाव बरोबर आहे.
हम्म. मग बाकी तुमच्या काय देराचं लगन झालं म्हणताय?
हाव देराचं झालं ना, चुलत देर आहे,
असं असं.
उम्म.
तुम्ही मोठे या.
हा, मी मोठी आहे आमचं कुटुंबच मोठ आहे, आमच्या हेच्यात झाले आहेत लग्न.
हां, हा.
चुलत काका आहेत, त्यांच्या मुलाच झालं.
असं असं.
आता लग्न काय उन्हाळा या वर्षी, अधिक महिना असल्याच्यान या दोन महिन्यातच हे आहे.
हम्म, हम्म, हम.
नंतर तर त काही ता हेच नाहीत, तिथंच नाहीत.
नाही ना बरोबर आहे.
हाव थोड्या वेळानं.
हो, हो, थोड्या वेळानं लावजा, तुम्ही आता तुम्हाला लावायचं असेन तर. दोन-तीन वेळा कॉल करत असतात एका मेकीले. आता आपुण फ्रेंड झालो ना फ्रेंड सारखे फोन कराव लागत. ठी ठीक आहे मग ठेवा आता. ते लाल बटन आहे ते दाबा, हो ठीक आहे.